प्रेम पर्पज येतोय तिथ
तो यतोय किती आ तू कोणाचा कॉल उचालाच नसशील यांच्या आधी
अय काल लगा किती उचलो होते.
थांब, थांब, थांब एक मिनट थांब
का?
नाही वाट मला वाटलं न उचलला यांचा वॉईस मेल ला गेलार.
वॉईस मेलला काय मला पण मला नव्हतं माहित
मला पण आहे. पण ती आयफोन सारखं बोलत तसं नाही आपलं बोलत
नाहीच की वॉईस म म्हणजे रेकॉर्ड होऊन येतं फोन पुढच्याचा
अ नाही आता तुला मी कॉल केला तू वॉईस मेला टाकला थांब प्रथमेशचा आला आता कॉल हॅलो
हा
प्रथमेश करू का कॉल? हा घे घे लवकर
अरे प्रथमेशला म्हणाव माझा पण कॉल घे थोड्या वेळान
थोड्या वेळानी
काय साईड--ला
तेच की आता कॉल करतो की त्याला
हा हा हा
हॉट स्पॉट घेतो म्हटला फोर जी नेटवर्क हाय त्याला
असू दे की त्याला म्हणा सोमवारी येताना मोबाइल आण तोपर्यंत उद्या म्हणाव दोन, तीन करू रविवारचे कॉल
माझं आता झालं आ तीन
माझ झालं पंधरा पूर्ण बासकी आता परत गारवायचं वाय असं.
हे.
मागा ज मग चारदावांलावत तू वागा लावणार.
काय. प्रथमेश बजेरंग कांबळे पूर्ण नाव टाक बाय . ह--ह--ह
नाव हो का काय, गुणडानकत नावयकड्यांचं,
एक दिगंबर विठ्ठल कांबळे, प्रथमेश दिगंबर कांबळे.
मन्या सुर्वे च्या गॅग
विश्वजित विठ्ठल कांबळे.
हा र मग असं हंच पण हायच की. किरण बापु सरतापे.
किरण बापूराव सरपाते, नाही किरण बापू भारी वाटतंय, प्रथमेश कॉल ऊचलना झालाय, ह, ह, ह.
सिद्धार्थ जितेंद्र होवाळ. शुभम जितेंद्र होवाळ.
ही नाहीत र एवढी वाटत, हि लय जोरात वाटते ती. दिगंबर विठ्ठल
सिद्धांत मनोज होवाळ, सिद्धांत मनोज होवाळ.
ति लगा लय घान वाटतंय, सिद्धांत
परत
हम्म.
रोहित अशोक सरतापे.
रेट काय
प्रफुल्ल मच्छिंद्र कांबळे.
प्रफुल्ल मच्छिंद्र कांबळे, हे लगा नाव, तिला का नाव तस वाटतय, भारी वाटतंय.
सचिन सतीश लोखंडे.
हम्म.
साईराज सतीश लोखंडे, कसं वाटतय.
ह.
तेम
मानस मुकेश सरतापे.
ते व बघा अंकीत ह्या कुर्या.
माहित हाय.
तेवढा कदा मी सांगाय सांगु काय.
का
शिकाय
ऊरलेलं ओके, हो झालाय झिरो सेकंदाचा, एक केला पायजे. ुचालतुय का बीघ बघुया. वाघ्या
कथमचे
ह.
बाबा मगूनच त्याला काय होत म्हणतय म
ति लगा फोन करत नाही, हॅलो. हॅलो, प्रथमेश. आवाज येत नाही नाही, फोन आता उचलायस म्हणून आवाज यायला लागालाय.
ह.
बोल की. काय म्हणला, काय म्हणलास? कोणाच्या चीकलात हात हायती. का रा, कुठं गेलायस?
रानात जातोस व्हय? मला वाटलं दिगंबर फक्त एकटा कष्टाळू माणूस आहे. मला वाटलं फक्त दिगंबर एकटा कष्टाळू माणूस आहे.
काय म्हणला?
किती राहलय?
प्रथमेश रान किती एकर हाय, रान किती एकर हाय? आमच्यापेक्षा जास्त. आमचं लगा एकरभर पण नसल.
खरोखर काय?
ऐकू येतय तुला?
कुणाला?
यशपनचा पण कॉल आहे र, हो
म्हणाव
नाहीय नाही ओम्याचा फोन हाय र.
फोन बिन उचल की म्हणाव लगा.
हो आर प्रथमेशी म्हणतोय दोनच गुंठा आहे.
दोन गुंठात काय केलं, चिकू
दोन गुंट्यात काय केलंय चिक्कू. दोन गुंठ्यात काय केलंय चिक्कू. बग, पावटा. खर किती एकर हाय? दिगंबर दिगंबरला आहे नव काय किती तरी, एक दीड एकर. ऊस असतो नव का सगळ्या दिगंबरचा?
हो.
बाबू लायब्ररीला जातोय होय?
कोण बाबू?
दिगंबर चा भाऊ.
कोणता भाऊ?
मोठा बारका कुठ. मोठा म्हणजे तुझ्या तुझ्या एवढा येशपाल एवढा आहे ना देव का अजून मोठा आहे र? यश पाल पेक्षा अजून एक वर्षाना मोठा आहे.
हम्म चाल.
सेम, सेम सनीगत बी ये झालंय आणि आय टी या अरे बी ए झालेय ना? हा आय टी या पण केलाय आणि बी ए पण केलंय.
हो नाही. छा
काय म्हणला?
तुलाग क हे डेरट मिशीन घेतलं
तुझा आवाज लय हळू येतोत बर का मला.
अरे हे लालू का किकला त्याला ऍडमिशन घेतली ब
लालू काकांनी आय टि आय ला ऍडमिशन घेतलं आहे काल. प्रत्यमेश अमचे इथं बी ए ला एडमिशन घेणार आहेस का? माणसं आहे ती सगळी माणसं आमच्या इथ बि ए ला. नाय बाबा मी पोरगा आहे अजून माणूस झाल्यावर घेतो.
ऋषिकेस चांगला ऐकूा ऋष आ चांगला आहे
पिक्चर जावई यश पला सांग की यश नाही प्रथमेश म्हणतोय पिक्चर ला कधी जाऊया?
कुठला पिक्चर?
ओडीसी.
लय घाण पिक्चर आहे ते.
हे ओडीसी जोरात आहे वाटतं?
घाण आहे घाण
आर. काय किती झालंय हाय अजून, अजून बरीच मिंनट हाय की गप बस.
ते हेलन, हेलन कसली आहे परत त्याल्या ट स्पॉट आहे त्याच्यात.
आर तो एक मित्र आहे रे त्यान बघितलं आहे म्हणजे असं मला तर पॉझिटिव्ह रिव्हू येते ते बाबा त्या मूवीच मला अजून निगेटिव्ह रिव्ह्यूव नाही आला. निगेटिव्ह रिव्ह्यू ना जेवढं मला मी रिव्ह्यू बघितल
भारतातला बाघुनको रिव्ह्यु बाहेरचा रिव्ह्यु बघ
पण चालतय की तुझा का आवाज पण बघतय रे
काय म्हणतोय?
म्हणजे? बोलायला दिला म्हणजे तुझा फोन दुसऱ्याच्या कानाला लावला तर चालतंय की र. आवाज ते आपल्याला कस कळेल रेकॉर्ड झालेला? तिच्याकस मी क्रॉस ऐकत असली
हो
यशपालच झाली की सोळा सोळा,
माझा मगाशी एक वाय गेला, म्हणजे अठ्ठावीस ये एकोण ये एकोणतीस वा हाय एकोणतीस अर् तू उचाललाच नाहिस.
ए त्याला म्हणा मी बघाणार आहे तुला
यशपाल करणार आहे तुला, मागाचा हो
काय म्हणताय,
अर तुझ तू ओटीपी आत्ता टाकलाय सर दोन तीन दिवसांना येईल की मग टाक की, तो ओटीपी का र कसं काय?
अनिकेत
आयफोनवर अल असेल र थांब करतो, करतो